हॅलो येतोयना आवाज हो हो अ झालं का चालू अभ्या आता सध्या शाळा चालू झालेली इथं मु
हो झालंय ना चालू आम्हा आज पण कॉलेज वगैरे आता सुट्ट्या आहेत चालू होईल आता
आता होईल ना चालू
हो तेच त अ शाळेत पण आता पंधरा तारखेपासूनच सुरू झाली शाळा ना
हो शाळा पंधरा तारखेपासूनच झाली
ह ना इतक्यात सुट्टी गेली बी असं समजून पण नाही आलं दिवस चालले लवकर पण मग आज पाऊसाळा सुरू झालं इतकंच चाललंय भरभर आत्ता जून लागला होता आजची तर एकोणावीस क्यात जून संपत आलाय.
संपत आलाय हो असं वाटत होतं की एक तारीख काय आता तरी दोन पण आज एकोणवीस तारख आली.
हा तेच तर.
म्हणजे दिवस फटाफट चालले.
हो दिवस फटाफट चालले.
सध्या तरी शाळेच तर चालू आहे पोरांना शाळेत पाठवणं. किंवा मग आताु अ तू तुझ आहे कॉलेज ला जाणं. मग ह्याच्यामध्ये पण मेळ जातो निघून नाम
खूप वेळ आम्ही हा तुमच्या बायांच बरय आत आता मी घरी म्हणून हे सगळं करतेय नाहीतर गेली ना कॉलेजला टायमिंग नाही भेट त मला काही नाही फक्त मग अस दिवसातून एक दोन कॉल फक्त त होता मग काही नाही एवढं.
म्हटल्यावर तसच असत पण तिथलं पण एज्युकेशन आहे तिथं पण शिकावं लागतं परत होमवर्क आ असेल. ना क्लास वर्क असेल ह स्टडी सगळं येत मध्ये रेडी
आजकाल कॉम्पिटिशन एवढी वाढली ना शिक्षण खूप अवघड गोष्ट झाली तेव्हाच्या काळात तरी चला जरा झाली दहावी दहावी बारावी चला सरकारी जॉब आता किती तुम म्ही शिका तरी तुम्हाला सरकारी नोकरी आहे का नाहीए.
भेटतच नाही म्हातारे होत चाललेत तरी फॉर्म भरणच ए आ
चे खर सि हा खरं बोलय लोकांची वय बघितलय तीस एक तीस तरी ते फॉर्म भरताय अजून तेव्हाचे काळातले लोक बघा आठवी नव वी वाले तरी ते त्यांना पेमेंट आताच्या याला ऐन्शी नव्वद पेमेंट ए नुसतं, त्यांना आपली आपली न्यू जनरेशन दोन हजारच्या पुढची अशी नाई का म्हणजे त्यांना नाही काही अस जॉब वगैरे इतक्यात हे
कारण की अ तस झालंय ना आता प्रत्येकच कल शिक्षण आणि नोकरी जॉब. शहर या कडे आहे ना कल मगं सगळे जण अभ्यास कराय लागले कॉम्पिटिशन वाढलय कॉम्पि टिशन टिकण्यासाठी नंबर पा पाच नंबर मध्ये आपण असेल तर आपल्याला कुठ तरी जॉब कुठ तरी काहीतरी भेटायला लागलं नाहीतर आपल्याला काहीच भेटत नाही. असं झालं ना कारण कि आपण अ जेवढा आपण अभ्यास करू तेवढा आपल्या पुढच्या लेवलचा अभ्यास करायला कोणीतरी तरी तयारच असतो त्यान पहिला आहे तर मी का नाही पहिला अस.
आता एम पी एस सीचे पेपर झाले माहित असेल तुम्हाला एमपीएससी यपीएसीचे पेपर झा माहितीए तीन लाख लोक होते बसलेले पे पेपर ला बरं तीन लाखा मधून हा तीन ला तीन लाख खामधून फक्त सहाशे जागा होत्या आणि तीन लाख बसलेले. फक्त त्यातले तीन लाखामधले पंधरा हजार पोरं पास झाले. पंधरा हजारामधून पुढच्या पेपरला फक्त ती तीन हजार पोरं गेले. आणि तीन हजारामधून फक्त सहाशे पोरं घेत ले विचार करा तुम्ही तीन लाख कुठ सहाशे कुठं.
एवढं कॉम्पिटिशन ए म्हणजे पॉइंट वर कॉम्पिटिशन आहे. पर्सनटेज म जर आपल्याला नव्याव पॉईंट दोन आहेत तर लगेच तित शंभर टक्क्याचा तयार आहे. मगं आता तो गव्हर्मेंट तरी काय करणार ए. किंवा अ शिक्षण पद्धती तरी कुठून काय काय नवीनच
नाही आहो ताई विषय काय झाला माहिती का आपल्या महाराष्ट्रामध्ये शिक क्षण पद्धती खूप वेगळी हाय
हो.
आणि बाकीच्या देशामध्ये झालं ना काय वेगळी खूप सोपी हे तिकडे एज्युकेशन पद्धत तुम्हाला माहिती हे तिकड ज एवढं एवढं शिकल्या नतंर जॉबला लावता आपल्या इकडं नाही लावत आपल्या इकड खूप वाईट परिस्थिती आपल्या इक डे फक्त वशिला वगैरे चालतो.
हा मशीला वगैरे तर चालतो पण मंग असं हे की आपल्याकडे एवढं म्हणजे हार्ड लेवल च शिक्षण आणून पण त्याच्यात सुद्धा शंभर टक्के घेणारे तू अ कमीत कमी एक पन्नास टक्के तरी विद्यार्थी प शंभर टक्के घेणारे दिसतील. काण की एवढं म्हणजे बुद्धिमत्ता वाढलेली आहे ल लेकरांची पण कण टीन्यु अभ्यास कंटिन्यू स्टडी बाहेर
जनरेशनचे पोरं ना खूप हुशार हे शाळेत हुशार हे
शा येणारी पिढी अजून हुशार हाय. पुढं जी पिढी आहे त्याच्यापेक्षा अजून येणारी पिढी अजूनच हुश शार निघायलाग हो डिजिटल युगासारखी न हुशार निघायलाग
सगळंच डेव्हलप होत चाललंय ना काय राहिलं तुम्ही सांगा ना काय राहिल काहीच नाही सगळं डेव्हलप होत चाललंय.
सगळं डेव्हलप होतय आणि आजकाल लेकरांना काई सांगायची गरज नही पडली की तु हे आस अभ्यास कर तू आ हे कोर्स कर किंवा हे असं कर काहीच सांगायची गरज नही. त्यांना सगळं ते मोबाईल वर बघता आणि सगळं त्यांना माहिती होऊन जात हे केल तर हे असं होतं तसं होतं तेच आप आम्हाला सांगायल लागले आता आम आणि आमच्या वेळेस असं माहिती नव्हत की बी एस सी नर्सिंग असतं मंग ते केलं तर आपल्याला चांगला जॉब लागेल किंवा एम एस सी नर्सिंग पुढं करायचं म्हणजे म अजून चांगली पोस्ट भेट टेल किंवा न एखाद जर आपण अ डी फार्मसी केली तर चांगल्या कंप उ जॉब लागेल. किंवा इंजिनिअरिंग केली तर चांगली कड जाता यिल आपल्याला अक्षरशः मला इ य अ था म्हणजे सी ई टी होती आमच्या वेळेस व सीटी वगैरे नेट वगैरे काहीच नव्हतं आम्हाला तर अ सीईटी मधे मला अ दोनशे पैकी एकशे पासष्ट म तरी हा तरी पण मा एवढं डोक्यात नाही आलं की आपण इंजिनिअरिंगला फॉर्म भरावा आणि इंजिनिअरिंग ला जाव आस तेव्हा जर तेव्हा मी लागले असते त आज चांगल्या कंपनीत कामाला असते. मंग हे फु कमतरता होती ती आत खूप भरून निघाली आजकाल लेकरांना सगळं माहिती झालं इंजिनियर असू दे किंवा डॉक्टर असू द्या या किंवा पी एस सी नर सिंग हे अन् य डी फार्मसी पुन्हा बी अ बी सी एस, एम सी एस अ म्हणजे म्हणाल तो कोर्स माहिती झाला सी ए चा असतो, इंरनॅशनल सी ए असत हे तर माहितीही नवतं की इंटरनॅशनल सी ए पण असतं. आपल्या आसं वाटायचं की कॉमर्स केल्यानंतर काय फक्त अ कुठल्यातरी गणिताचा शिक्षक होईल आस ते एक डोक्यात भ्रम होता पण कॉमर्स करून सी ए होईल पुन्हा अ कुठल्यातरी अ ठिकाणी आपल्याला चांगला जॉब भेटल किंवा आपण स्वतःचा व्यवसाय करू शकतो.
हा आताचे पोरं बघा अब दहावी करता दहावी नंतर बारावी करता बारावी नंतर ग्रॅज्युएशन कंप्लीट करता ग्रॅज्युएशन मंतर पी एच डी कंप्लीट करता त्यामुळं कुठतरी जॉब भेटतो चांगला आणि त्यामुळे लहानपनी वाट टायचं झाली बारावी जारावी झा खूप छान जॉब भेटल खूप छान काम करू पण तसं नाही राहिलं सग गळं चेंज होत गेलं सगळ आणि खूप कॉम्पिटिशन हे खूप भयानक कॉम्पिटिशन ज्याच्याकड माइंड हे ज्याच्या कड नॉलेज हे तोच फक्त पुढे जातो ज्याच्याक स्किल हे बोलण्याची तच नाही तरर बाकी जे लोके मुळमुळे शांत आहे ते महागच राहून जातात.
त्यांचा कुठच म्हणजे निभाव नाहीये ते पूर्ण स्पर्धेतून झिरो लेव्हल वर आहेत. म्हणजे स्पर्धेत टिकतच नाहीत. ते ले लेकरं तशीच असता. कारण की त्यांनी हुशार अस असून पण फायदा नाहीये कारण की त्यांच्यात कॉन्फि कॉन्फिडन्स लेवलच नसेल तर फायदा काय?
हा खरं आहे.
कॉन्फिडन्स पण पाहिजे कॉन्फिडन्स लेवल असेल तर कुठिक टिकू शकतो कुठल्याही स्पर्धेत. त्याशिवाय पर्याय पण नाही कॉन्फिडन्स असेल तर आपण काही करू शकतो. आणि जिथं कॉन्फिडन्स लो झाला
त नुसत झालं हे बोलायचं तुम्ही कोकणपट्ट्यातले लोक कोकण पट्टाततले ते लोक पोहरं बघाला आणले. ते पण खूप हुशार आहे खूप तुम्ही एक विचार करा त्यांच्याकडे फोन नाही त्यांच्याकडे डोंगरावर ती लाईट नाहीये काही नाहीये फक्त एका रूम मध्ये एक जो श शिकलेला सर आहे वगैर ते शिकवता त्या पोरांची अक्षरशा दोन पासून तर डायरेक्ट एक ब पंचवीस, सव्वीस, अठ्ठावीस पर्यंतचे पाडे पाठ आहेत या पोरांचे.
कशाचे अठ्ठावीस साठ आणि एकोणसाठचा बी पाडा येतो त्यांना.
हो आम्ही ना एकदा ना व्हिजिट ला गेलेलो बरं. खेड्या गावामध्ये डोंगरावरती गाव होतं. तिथले पोरं एवढे हुशार त्यांच्या म्हणजे त्यांच्या आईवडिलां कडे फोन नाही त्यांच्याकडे फोन का नाही तिथं नेटवर्कच नाहीे म्हणजे असं. म्हणजे असं गावाला कुणी म्हणजे असं गेलं वगैरे ना. तर त्यांना तिथं गेल्यानंतर समजत का आपलं कोणीतरी गेलं होतं काहीतरी झालं होतं. त्यांच्याकडे फोन नाही का नाही त्यांना डायरेक्ट अस. एकमेकांना भेटल्या का तेव्हा त्यांचं कनेक्शन होतं आणि तिथले पोर म्हणाल ना. एवढ हुशार आहे आणि आजकालच्या पोरांना कॉलेज, शाळेतून आलं का? फोन द्या ग्रुप वर काहीतरी येईल राहतं नवीनच त्या ते सर्च करून लिहतील सगळं. खूप टेक्नॉलॉजी बदलली आणि त्या खेड्यापाड्यातला पोरांक फोन नाही तरी ते एवढे हुशार है. विचार करण्यासारखी गोष्ट
हुशार म्हणजे त्यांच्याकडे नॉलेज पण खूप पाहिजे मित्रांकडनं. त्यांना माहितीय ना की खूप अ. चाललेली आहे मग यांच्यपेक्षा पुढं -
तुम्ही खूपदा बघितलं असेल तेच लोक पुढे जातय तेच लोक कॉम्पिटिशन जिंकताय कारण की त्यांना फोनचं व्यसन नाहीे हे फोनचं व्यसन खूप अवघड आहे. एकदा जर आपण त्या गोष्टीमध्ये गुंतलो ना तर आपल्याला काही समजत नाही आपण किती पण वेळ. आपण सोशल मीडिया बघतोच फोन व बोलतोच हे करतोच ते करो आप मग अभ्यासामध्ये डिस्टर्ब होत नाही का.
त्याच्यामुळेच मागे पडत चालले लेकरं आता सध्याचे. हो, आणि म त्या लेकरांना सांगायच. गरज नाही तू अभ्यास कर म्हणुन ते स्वतः मनाने अभ्यास करतात, त्यांच्या आई वडील थोडी म्हणतात त्यांना कि तू अभ्यास कर बाळा म्हणून.
मध्ये माहिती का ती शाळा कंप्लीट तेरा तास चालते त्या पोरांना शाळेमध्ये प्रत्येका झोपायला.
हो हो.
खेड्यागावातली शाळा आहे तिथं अ हम् हो. जाताई. छान वाटलं तुमच्यासोबत बोलून आपण उद्या परत कॉल करूया आता ठेवते मी कॉल क होण्याआधी हा चालेल थँक यू.